हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हा एतोय ना मजा आवाज. अच्छा
हम्म
काय म्हणता तुम्ही. तुमचे हे फोन वगैरे तुम्हाला ग आहे का जास्त म्हणजे फोनचा तुम्ही कसा वापर करता दिवसा वगैरे.
हा फोनचा तर बराच वापर असतो जॉबमध्ये आहे ना मी. मग ते जॉबमध्ये पण हा चालूच असतात फोन. आणि मग घरी आल्यानंतर पण असतात घरचे, इकडचे, तिकडचे.
हा जर आपण फोनचा जर योग्य व कामासाठी जर वापर करत असू तर मग काही हरकत नाही पण हल्ली मुलं वगैरे किती आहा गेलीऐत फोनच्या हे सगळं रिल बघणं आणि वगैरे त्यामुळं मात्र खूप नुकसान होत चाललंय मुलांचं.
हम्म म्हणजे आता अगदी ती लहान मुलं पण आहेत ना ती म्हणजे बाळच अगदी त्या बाळांना सुद्धा सवय लागते फोनची
बरोबर आहे. म्हणजे मुल हल्ली पालक सुद्धा काय करतात हा बोला
मोबाईलला बघितल्याशिवाय मुलं जेवत नाही
हा तेच ना म्हणजे अँकच्युअली ना पालकांची चुकी आहे कि त्यांनी मुलांना तशी सवय लावली आहे की मोबाईल बघ मोबाईल बघ. गाणय ते बघता बघता जेवायला म्हणजे तो जेवत नाही म्हणून त्यांना आपल्या मोबाईलची चवय लावून टाक त्याने मग ते प त्याच्या शिवेत ते जेवत नाही.
बरोबर म्हणजे ते पालकांनी स्वतःच स्वतःच काम कमी केलं. स्वतःचे कष्ट कमी केले मुलांचा त्रास नको अ त्याला किती खेळवणार. किती एक प्रत्येक घासाला त्याच्या मागे फिरणार मग त्याच्यापेक्षा हा चांगला उपाय आहे बो अस.
जेव्हा आपण लहान होतो किंवा आपली मुलं लहान होती त्यावेळी कुठे मोबाईल होते. आपण त्याच्याशिवाय त्यांना करा देत होतो ना जेवण म्हणा किंवा असं काही तेच ना काही म्हणजे मुलांना बाहेर चिव काऊ वगैरे करून गोष्टी चांगत सांगत बरवायचो वगैरे तेच पण आता अगदी लहान लहान मुलं बघितली की आपली फोन घेऊन बसलेले असतात आणि मुलं बा आवाज करणार काहीतरी शांत पसयला बोलायला देत नाही काय करायला देत नाही त्या मुलांच्या हातात ते आपल्या मोबाईल चिकटवायचा असो त्या सवय लावून टले मुल पालकांनीच
आणि खरं सांगायचं तर म्हणजे अगदी मुलंच नाही पण आपण सगळेच जण आ गेलो असं म्हणावं लागेल अगदी आपण सुद्धा एक दिवस पण मोबाईल शिवाय राहू शकत नाही हा म्हणजे एखाद्या दिवशी जर फोन विसरलो ना घरी आपण तर असं वाटत बापरे खूप काही मिस करतोय, म्हणजे
आपल्या एवढा एवढं झालं एक वेळा आपण न जेवता राहू.
खरंय खरंय मग तेच म्हणजे मुलांना पण दोष देऊ शकत आपण आपलच, आपण पण दोषी आहोत त्याच्यामध्ये.
आपण पण नाही राहू शकत आपल्याला सुद्धा त्याची सवय होऊन गेलेली आहे. आणि कसं लॉकडाऊनमध्ये ना तर अून म्हणजे मुलं हे जरी त्यांच्याळी खाली होती आणि त्यांचं ऑनलाईन सगळं शिक्षण मग त्यांच्या हातात मोबाईल आले तर मग त्याने, त्याच्यातून ते व्हिडिओ बघन. आणि हे वगैरे करून त्यावेळी तर खूपच नुकसान झालं आहे लोक
तेच तेव्हापासूनच ऍक्च्युली जास्त वापर झालाय तो. नाही तेव्हा कसं शाळेच्या मुलांना इतकं नव्हतं पण तेव्हा आता मोबाईल शिवाय पर्याय नव्ह कोरोनामुळे, आणि म मग त्याचे, हा. चांगले वाईट दोनी परिणाम
किंवा आणि मग रिकामा पेळ मिळ होता मुलांना त्यावेळी मग असे खूप म्हणजे खूप ऐक प्रकार त्या वळेस घडलेले आहेत आणि त्याच्यातून बाहेर खरा अजून या ते अवढी वर्ष झाली पाच सहा वर्ष होत आले त्या गोष्टीला तरी सुद्धा अजूनही त्याच्यातून ते बाहेर पडलेले नाहीयत. त्या वर्षातून आणि त्याचा खूपच वाईट परिणाम झाला आहे या वर्षा पूर्ण आताच्या पिढीवर.
खरंय म्हणजे चांगल्या गोष्टी माणूस पटकन घेत नाही पण त्यात. वाईट गोष्टी पटून घेतल्या जाता पटन सुटत नाही असं होत ते. हम्म.
खरं आणि म्हणजे. त्यांच परत सगळं म्हणजे आरोग्यावर परिणाम होतो सगळं खाण्यापिण्यावर परिणाम होतो टीव्ही बघता बघता मोबाईल बघता बघ बघितल्याशिवाय ते जेवण.. वगैरे मोठी सुद्धा मुलं आणि त्यामुळे मग त्यांच्या अंगाल पण ते लागत. नाही खाल्लेलं वगैरे आपण कसं. काळा वेळ मिळायला मैत्रिणींची गप्पा पहिल्यांदा गप्पा मारयला जायचो खेळायचो मैदानी खेळ खेळ वगेरे खेळायचो तस आता काही. नाही आहे मुलांमध्ये मुलं एकत्र बसली तरीसुद्धा ते पपबजी बिबजी गेम खेळत बसलेले असतात.
नाही आताच मुलंच नाही आता घरातही आपण बघितलं ना की घरातले चार माणस असत. मोठे असतील छोटे असतील सगळ्यांच्या हात मोबाईल असतो म्हणे शेजारी बसले असतात पण एके मेकांशी संवाद नाही राहिलेला आहे.
हा ते पूर्वी आपण नातेवाईक, नातेवाईक एकमेकांकडे जायचो गप्पा मारयंच मित्र मैत्रिणी भेटायचो तस आता खूप कमी चाललेलं आहे आणि सगळं फोनवरच म म्हणजे अवलंबून झालेलं आहे.
आणि मग या मुलांना काय झालं की अटॅचमेंट राहिलेली नाहीय. हा बाकी अ म्हणजे अगदी घरातले माणसं किंवा मित्रमैत्रिणी शेजारचे, नातेवाई. जी आपल्याला अटॅचमेंट होती ना ते यांना या पिढीला राहिलेलीच.
बरोबर. आणि मग त्यांच्या शरीरावरती पण त्याच खूप आरोग्यावर, शरीरावर, मानसिक, ज ह्याच्यावर सुद्धा खूप परिणाम होतोय त्या गोष्टीचा खूपच म्हणजे खरं असं म्हणजे खूप असं टेन्शन पण येतं कधी, कधी.
हो खरंच टेन्शन येत काय होणार. खरंच म्हणजे राहु शकतील का पुढे काय होणार. त्या मोबाईलच्या व्यासांना मधुन हम्म आता काय ते सुर्वात आपण पालकांनीच केली.
हो हळू हळू म्हणजे आपण करत त्यांना म्हणजे आपण त्यांच मन क किंवा आपल्या स्वतःच सुद्धा. मन दुसरीकडे किंवा दुसऱ्या कशात तरी चांगल्या कामासाठी की एखादा छंद लावून घ्यायचं वगैरे असं त्याच्यामध्ये जर आपण वित केलं आप तरच त्याच काहीतरी पुढे जरा असं चांगला होईल असं वाटतं म्हणजे अस. नाहीतर म्हणजे पुढची पिढी खूपच अस हे त्रासदाय हे होणार आहे. कारण आता माझ सुद्धा स्वतःच सुद्धा मी बघितलंय कि ते विकली फोटो घेतो ना सोमवारी त्याच्यासुद्धा मी बघितले की माझा म्हणजे मी गावी वगैरे जाते त्यावेळी माझे सगळे जण भेटतात वगैरे त्यावेळी खूप कमी असतो तो हे विकली रिपोर्ट तो जो आहे. किती वापरला आहे फोन त्याचि पण जेव्हा आपण घरी घरी एकट बसलेलो असतो त्यावेळी आपण किती म्हणजे किती तास बघत.
कंटिन्यू, कंटिन्यू म्हणजे सोडतच नाही आप
हा तेच आपल्याला सुद्धा त्याच्या. खूप हे होतं माझा मुलगा वगैरे तर मला नेहमी म्हणत असतो तू बस आपल्या ठिकाणी किती फोन पण वापरत राहते म्हणून नको एवढं फोन वापरू म्हणून.
तेच ना आणि काही काम नसेल ना काही काम नसेल ना तरी आपण तो हातात घेतो आणि उगाच स्क्रोल करतच असतो हा म्हणजे विनाकारण
असं म्हणते की हा चला जरा असं थोडस घेऊया म्हणून आणि एकदा घेतला हातात की मग झालं सुुटत नाही म लवकर सगळी का कामा आहेत पडलेली ती विसरून जातो आणि मग त्याच्यात तेच बघत असत
खरंय खरंय
तेच आणि काही जण म्हणजे त्याचा योग्य वापर पण करतात जे म्हणजे ऑनलाईन ह्याच्यामुळे वगैरे वेगळेवेेगळे सेशन्स होतात त्याच्यामुळे ऑनलाईन काम वगैरे पण करू शकतो म्हणजे सगळेच गोष्ट वाईट असतात अशी नाही पण आपण त्यावरती आहे की आपण त्याचा किती किती चांगला उपयोग करून घेतोय हो ते खरा आपल्या वरच आहे
हम्म हम्म प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू अस अस आहे ते याचे पण दोन बाजू आहेत
ते चांगले वाईट हे हे असतच फायदे तोटे आणि ते त्याच म्हणे म्हणजे किती आपण त्याचा फायदा करून घ्यावा हे सगळं आपल्याच हातात आहे आणि आपल्याप्रमाणेच आपल्या मुलांवरसुद्धा पण त्याचा पुढे त्रास होणार नाही पुढच्या पिढीला त्याचं खूप त्यांनी योग्य वापर त्याचा फोनचा करावा असं म्हणजे असं वाटतं खूप आणि त्या पूर्वी कसं हो त आणि आता एवढे असे वेगवेगळे एक एक अँड्रॉइड एक एक नवीन नवीन फोन अजून येत आहेत. लेटेस्ट त्याच्यात तर मुलं आणि अजूनही की हां त्या माझ्या मित्रांनी असं घेतलंय तर मला पण असा पाहिजे म्हणजे आपण कस पहिल्यांदा नुसतं कॉल करण्यापुरता मिळालं न झालं अशा प्रकारे होता पण आता तसं नाहीये आता दोन हजार स सोळापर्यंत वॉट्सअप वगैरे नव्हताच माझ्य कडे तोपर्यंत मी फक्त कॉल करण्या पुरतच वापरत होती पण जेव्हा वॉट्सॲप आ ला माझ्या हातात तेंव्हापासन अगदी म्हणजे वेड लागल्यासारखे झालंय.
तेच ना आणि आता मोबाईल म्हणजे ते एक स्टेटस झालंय. मुलांसाठी तर म्हणजे चांगला तो आयफोन पाहिजे ते तर सगळ्यात मोठा स्टेटस हां तो एक तिकडे लाँच झाला की तिकडे लाईन लागलेली अस ते लोकांची घेण्यासाठी भलेही अगदी काही जण पैसा नस तो स्वतःकडे तरी ते कुठे जमवून तो एक दीड लाखाचा फोन घेतात.
हो म्हणजे ई एम आय वगैरे करून म्हणजे एवढं म्हणजे ते
तेवढं मोठं व्यसन लागलंय.
तेच ना म्हणजे त्याच चांगलंय तर मग मला माझा माला पण घ्या यला पाहिजे अरे त्याच्यात काय आहे?
स्टेटस मग तेच झालं की.
पैसे नसले तरी चालेल एक वेळ खायला मिळाले नाही तरी चालेल असच परिस्थिती झालेली आहे मुलांची. आणि म्हणजे आपण म समजा एका आपल्याकडे समजा दोन मुले आहेत. तुम्हा मोठ्याला घेऊन दिलं समजा, तो मग धाकटा पण म्हणणार की हां त्याला कसं दादाला कस दिलं? मग आता मला पण पाहिजे तसंच फोन असं म्हणत प्रत्येक वेळी आपली परिस्थिती नसते ना? की त्याप्रमाणे घ्यायची असं. म्हणजे समजा हे मुलं एकाला आपण दिलं त्याला गरजेला आहे समजा कशासाठी कामाला लागत म्हणून. पण आपले सुद्धा त्या त्या प्रमाणे हे अवाख असला पाहिजे ना की दोघांनाही आपण तश्या घेऊ शकू असं. म्हणजे आणि म मित्रांमध्ये म सुद्धा तू चुरस लागत असते की तुझा पण चांगला आहे माझा पण चांगला आणि नवीन नवीन काही येतच असतात एक एक एक एक ॲडव्हटाईजमेंट वगैरे बघून मुलं एकदम ते वेडीच होऊन जातात त्याच्यात.
हम्म होप सो आता आपणच आपल्यापासून सुरुवात करूयात. त्याचा वापर कमी करून की बाकीचे पण आपला बघून थोड करू त्याच्यावर त्यांच्यावर परिणाम होईल.
पुढची पिढी म्हणजे खरं कमीत कमी त्याचा हे व्हायला
ठीक आहे चालेल. चला बोलूयात नंतर मग हम्म ओके हो.
धन्यवाद.